हॅलो, हॅलो हो येतोय येतो. तय. काय चाललंय काय नाही?
काय नाही आता काय झोपायची तयारी.
येवढ्या लव
ऐक ना हा अगं नाही झोपेत नाही पण सगळं काम आ वरलं का मग असं बसतो मस्त मोबाईल वर बघत.
अच्छा.
आणि मग झोप येईल तेव्हा झोपायचं.
हम्म, हम्म, हम्म
आताच दवाखान्यात तून आले ग मगाशी. हो ते आयु र्वेदिकची ट्रीटमेंट चालू केली आहे ना, तर मग त्याच्या साठी महिन्याच्या महिन्याला जावं लागतं. त
हो काय?
हम्म थोडा हाय फरक बघू आता, कितपत येतोय.
बरंय ना, पडला तर
हा तेच ना पेनक्युलर गोळ्यासार ख्या सारख्या खाऊन कंटाळा आला, आता खूप, आता कमी केलंत मी पहिला दिवसा एक
त्याच्यानंतर त्या बुवा आपल्या शरीरावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.
हा, पहिलं कसं व्हायचं अ मला दिवसा एक खायला लागायची आणि रात्री एक आख्खी. म्हणजे वेगवेगळ्या पणं एक दिवसा आणि एक एक रात्री, आता काय केलय मी हे आयुर्वेदिक चालू केलंय ना, तेव्हापासून काय केलंय अ दिवसाची पूर्ण बंद करून टाकली, पहिल्या महिन्यामध्ये दिवसाची पूर्ण बंद केली जेवढं सहन कर ता येईल ना तेवढं सहन केलं. आणि अं नंतर काय केलं पुढच्या महिन्यामध्ये अ अ ती जीं घ्यायचे ना अर्धी आख्खी ती आर्धी केली आत्ता.
हो काय?
हा, असं हळूहळू थोडं
हा हळूहळूच करायला लागेलं तुला. ते एकदम नाही सवय मोडत.
हा नाही ते आयुर्वेदिक चा कस लवकर नाही ना गं परिणाम होत, हळू हळू हळू हळू. त्याच्यामुळे ब घू आता किती फरक पड तोय.
आयुर्वेदिकच कस असतं, लवकर नाही फरक पडत. पण तो लॉग टर्म साठी असतो. एकदा हळूहळू पडतो, पण तो कायम स्वरूप ते पडतं.
हा.
त्यामुळे ते थोडं सहन केलंस तरी, हो. कॉसली तर असणारच
अ ते बघ पहिलं दिलेलं मला अ ह्यांनी
भाऊजीनी आमच्या राहूल दाजी
हा तर तस म्हणजे तशाच आहेत गोळ्या वगैरे अशा त्या पावडर होती मला वाटते ति त्या गोळ्याच होत्या काय मला आठवत नाही एवढं पण तशाच पद्धतीचा असं आहे पण हे आयुर्वेदिक आहेत म्हणजे ते पंचकर्मवाले वगैरे नाहीय आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. म त्यांच्या आता केलंच चालू बघु म्हणजे काय झालं माहितीये का? अ मेडिकल मधून गोळ्या आणायच्या. हे दर महिन्याला आणायचे. पेनक्युलर मग ते तो जो मेडिकल वाला दादा आहे ना. तोच बोलला का कशाला एवढ्या खाता. एकदा आयुर्वेदिक करून बघा. तर मग त्याच्यामूळ गेलेय एकदा आणि मधी काय झालं एक महिना गॅप पच घेतला.
अच्छा हम्म हम्म हम्म नाही कंटिन्यू करायला पाहि
हा काय ते झालं ग त्याच्यामुळे माझा ग्या महिना
हॅलो
चांगल्या दोन महिने मला वाटते झाले असतील.
आं
चांगले दोन महिने मला वाटते गॅप झाला असेल आणि मग ओरडले ना डॉक्टर ते मग परत काय झाला परत पहिल्यापासून ती ट्रीटमेंट करायला लागले.
बरोबर झिरोतूनच स्टार्ट होतं ना नंतर हां.
हा असं झालं मग ते पहिले पैसे फुकट गेले.
हम्म नाही ग कंटिन्यू करायचा एकदा स्टार्ट केलं ना की कोणती पण गोष्ट कमीत कमी तीन महिने तरी लगा
हा हा तेच आता तसचं करणार आहे मी बघणार आहे एक म्हणजे घेऊन हम्म गेले पैसे तरी चालतील पण फरक पडला तर चांगलं होईल ना ती पे पेन क्युलर गोळी फक्त बंद झाले पाहिजेल म्हंजे.
हम्म हम्म हम्म हम्म होय होय. म्हणजे हे पावडर ही येत का अशा दुधात
नाही नाही नाही नाही नाही नाही नाही गोळ्याचायत. आयुर्वेदिक असतात ना काळ्या वगैरे गोळ्या हा. काळ्या अशा गोळ्या आहेत. त्यांनी माझा भरपूर अ कमी झालयस. ती डिटी कमी झाले. म्हणजे बराच फरक पडलाय असा तर मला कसं पहिला वाटलं का पहिलेच मेहन्यात घेतला नंतर मी थोडे दिवस घेतलेच नाही ना तर मला असं वाटलं पुरतच घेतलं आणि मग परत चालू झालं. मग मी लक्षच नाही दिलं. असं केलं आणि मग आता नाही आता परत आता दुसरा दुसरा महिना चालू झालाय पण थोडा वाटतोय मला थोडा तरी फरक.
हम्म हम्म हम्म.
आता बघीन
पडेल पण कंटिन्यू कर. कमीत कमी तीन महिने कुठली पण गोष्ट आपल्या बॉडीला चेंज होण्यासाठी नव्वद दिवसाचा तरी कालावधी लागतोच.
हम्म हम्म.
तेव्हा तुला ते फरक जाणवेल आणि जो फरक जाणवेल तो कायमस्वरूपीचा असेल
हा तसच करायला पाहिजेल आता. तुझी चांगली तब्येते म्यांटन मेंटन. राहीलेय.
हो.
आमची सुूटच चाललीय.
अगं ती काय म्हणत ती आल त गेट टुगेदर भेटायला ती पण म्हणते अ तू हास ते तो पण ते ट स्वचा म्हटलं गप्प आहे बाबा राहू दे म्हटलं मला
नाही ब बारीक असल्यावर बरं पटापट पटापट काही नाही म्हणजे असं काम वगैरे होतात ना ग उटबस पटकन होते. आणि मग अस तब्येत. झाले का थोड अंग जड होत तरी माझी बऱ्यापैकी बरी हाय.
नाही तुझी बरोबर आहे मेंटेन आहेस तू. तो फक्त तुला पायामुळेच असं वाटतंय. नाही तर तू बरोबर हा तू नाही तर बरोबर. बरं आहेस काय एवढं पण हे नाही आम्हाला उलटा अशक्त म्हणतात खायला प्यायला भेटताय.
त्यामुळे तुझं ते हे चालू आहे ना ग लिक्विड विक्विड घेतेस तू त्याच्यामुळे तुझं ते डिटॉक्स होत राहतय सारखं.
बॉडीची.
हम् हम्म. अ तो अ काय ग त्याचं नाव लक्षात पण नाहीये तो पण घेतो ना त्याच काय बोलत होत. त्या त्या मुली सगळ्या अग काय विशू विशू अ त्यांनी पण ते घेतलं ना हा.
गेस्ट आहे.
हा तर तो अगं किती तो डान्स करत होतो. का बापरे त्यांनी घेतलेला ना त्यात. त्या मुली काय बोलत होत्या गेल्या म्हणजे आधीच्या वर्षी आहे ना एक वर्ष आधी अ त्याजी अजून थोडी बारीक होती आता थोडीशी जास्त झाले. म्हणजे थोडीशी झाले तब्येत पहिली खूप एकदम एकदम बारीक झालेला खूप.
हा हा हा हा
बोलत होत्या तेंव्हा मी ऐकलं म्हटलं चांगलं आहे बघित त्याचा आधीचा फोटो जुना
हो ते मी पण कडव स्टेटस त्याच ठेवतो ना त्यावेेळेसच बघितलेलं
हम्
हम्म
बरंय मग तब्येत नसेल जास्त तर मग चांगलं वाटत त्यानं ग खूपच जास्त म्हणजे अतिशयच होती बघितली मी फोटो त्यांनी मला वाट ग्रुप व टाकलेला
त्याचा आधी किती डाऊन होता आता अस उजळल्यासारखा वाटत तो
हा किती बोलतो तो आणि किती नाचतो. तो बापरे
हो काय..... झुंबा हा ते बरोबर तेच आहे सकाळी आ कॉलवर नसत ना
हा, संगीत खुर्ची खेळायला लावला अ टेप लावला, आपलं गाणी लावली. ह्याच सुरुवात झाली.
नाही नाही अगं, त्यानी एनर्जीच येतीय. एनर्जीएटीक तेच राहतयं माणूस त्या ह्यांनी
हा खूप म्हणजे खूप नाचत होता खूपच, आणि चांगलं वाटत होत म्हणजे सगळ्यांचं तं मनोरंजन पण होत हो
हा हा हा बरोबर आता तर रिफ्रेशच झालीस. गेट टुगेदरला.
हो गं.
मग बरं झालं गेलीस ना.
हा, अरे रात्री साडे अकरा वाजता डिसिजन घेत ला. जायचा.
नाही तर बसलेलीच विचार कर हा, तेच म्हटलं जाऊ
अ हिला विचारलं का तुझं काय मत? ते सांग तर ती बोलते तूजेस तू जे करशील ते, तू गेलीस तर मी पण येईन कुठं जिथं जाशील तिथे येईन मी. तर म्हंटलं ठीक आहे रिस्कच घेऊया अ म्हट ते ह्या मुलांसोबतच राहीलं ना जे ओळखीच्या आहेत. त्यांच्यासोबत आणि होते त्यांनी चांगली कंपनी दिली म्हणजे ना, त्या अ स सारखे सारखे विचारत होते सगळेजण.
हो ना?
कशे विचारपूस करत होते माझी, सौम्याची.
हू हू. मग काय, काय चांगलं वाटत, हा म्हणजे जसा तू विचार केलेलास की नाही आपलं कोणाजवळ?
माझा फोन ना खूप हँग होतो, परत हँग झालाय म्हण तू बघ किती झालेत? तप तप
मिनटं आपले झाले थांब हं एक मिनटं बघते. नऊ अ नऊ पॉईंट एकवीस झाले.
हा मग झालेय का तू जरा कट कर कारण माझ्या इथून ना हँग झालाय दिसतच नाही आहे काय डिस्प्लेच गेलाय पूर्ण
आच्छा
लॉक आहे ग लॉकस्ट लॉक तीत बटन आहे ना साईड चं त्या बटनाचं काय तरी प्रॉब्लेम झालाय
ओके
मला याने फिंगर ने उघडावं लागत पण ते कधी कधी उघडत पण नाही जुना झालाय आता नवीन घ्यायलाय
नेट होतंय वाटत. आता तू लावशील तर मला येईल ते निव्ह नाही लागत वाटत एकालाच ह चालेल मी कट करते लाव आता तू
हो. हो.
हा ठीक आहे